हॅलो
हॅलो
हा आवाज येतय का
हा येतोय.
होय जेवला का?
जेवाय लागली.
हम्म एवढा वेळ झाला.
थोडा वेळच होतेय.
हम्म काय स्पेशल काय
स्पेशल काही नाही व्हेज सकाळी केलेल डब्यात
हम्म हम्म व्हेज मध्ये काय
वजच कटकी चुसळ कडाभ आंबड्याची भाजी
हम् ह.
तुम्ही जेवला?
जेऊन आवारलं सगळं.
हम हम. नाष्टा केलेला नव्हतां ना त्यामुळे बसले मग बाळ झोपले तोपर्यंत
होय निवांत जेवया होतय ना
हम्म तो उठला की मग ओढाओढी करतोय.
त्यांनीच करतेय सगळं
होय.
मग काय निवांत
होय काल रात्री बाळ झोपलं नव्हतं ना म्हणून म्हणलं थोड्या वेळाने करते मग त्याला झोपला उशीरन तो
हम्म हम्म अरे नाही काय तुम्हाला अरे नाही काय
आहे की हॅलो आवाज येतोय ना
हा येतोय येतोय
हा
आवाज येते बाळ झोपले होय आताच
हम् हम् हम्.
हम. निवांत सगळ. हॅलो.
हा निवांत आणि आवरायचं बाकीच.
हा हा. मग काय वट पौर्णिमेविषयी जरा माहिती सांगाल माला
वट पौर्णिमेची.
हा म्हणजे तुमच्याकडे सेलिब्रेशन कसं करतात अस.
आम्ही सकाळी उपवास धरतोय. म्हणजे जे बारा म्हणजे वड पुजून येऊपर्यंत पुजून येऊपर्यंत उपवास करायचा.
हा.
आणि मग पोळ्यांचं वगैरे जेवण केलेलं असते नै नैवेद्याला वगैरे जातना घेऊन जातोय आम्ही ते
हम्म
ना हा मग आल्यावरती मग जेवण करतोय. उपवास करतोय तो तोपर्यंत मग पूजून आल्यानंतर मग जेवण करायचं असं करतो.
पुजायला काय काय साहित्य घेऊन जाताय?
पुजायला ओटीचं सामान ओढाया प पुजायला अधी कुंकू दोरा नारळ फोडायला पानं खऊची अ खायची पानं आणि त्याच्यावरती हे ठेवतो. अं हरभऱ्याची डाळ भिजवून ठेवायची पानसुपारी एक रुपयाचं नाणं हम्म असं नेतोय. नारळ फोडतोय झाल्यानंतर आरती करतोय. गणपतीची आरत्या वगैरे लावून घेऊन जातो. अा
हम्म हम्म आमच्याकडे असं नाही आमच्याकडे जरा वेगळं हे हो आमच्याकड सकाळी म्हणजे दिवसभर उपवास करायचा आम्ही वडाच्या पूजेला जाताय आरतीचं ताट परत अ हे हळदी, कुंकू म्हणजे ते हळद आरतीच्या ताटातलं वेगळंच असतय.
हम्म हम्
ताटात हळदी कुंकू आणि परतं आंबा उंबर
हाअंबा, अंबा आम्ही पण येतो ओटीत घालताना.
ह वटीच म्हणजे ते सगळं साहित्यच देते काकणं दोरा
हा
अ परत
तेच की आम्ही पण तसंच नेतोय आंबा विसरला माझा
हा विडा
हा वेळ राहतेच.
पेरू शेंगदाणे.
हम् ह
नारळ तीन काय आम्ही फोडत नाही आरती पण काय करत नाही. सात फेऱ्यावरून म्हणजे ते मंगळसूत्रात. ते हे बांधायचं. अम् पाच मनी. प्रत्येकाची ओटी भरायची.
हा. पण ते आरतीवर. र झाल्यावर नारळ पुडतो ते फेऱ्या मारायच्या. सात फेऱ्या मारले की. पाच बायकांची ओटी भरायची पाच किंवा सात
हम आम्ही पण तसच करतोय आणि दिवस मग कापोवासच सध्याकाळी म जेवण गोड करायचं.
हो पोळ्याचं असतात.
हो मगते. दिवसभर संध्याकाळी ओड पूजून आल्यामुळ मिस्टरांच्या पाया पडायचं.
हम्म.
देवाच्या पायापडायच तुळशीच्या पाया पडायचं. उपवासाचं खायचं जेवायचं नाही.
हां.
रात्रीच जेवायच.
हम् त्यावेळी माझा उपवासच झाला कारण सोमवारच हो ना त्यामु दिवसभर उपवास झाला. संध्याकाळी मग सोडलं उपवास अस केला.
इकडं आम्ही पण म्हणजे तसच करते. दुपारी सोडत नाही म्हणजे रात्री आपण कसं म उपवास झाल्या रात्री जेवतो तस.
ह. केळी आणि हे ओटीत घालतो आम्ही गहून नेलेला असते ते
पुजायला दिलेलं न वडाला घातलेलं असते ती उरलेलं. बायकांच्या ओटीतघालायच. केळीग आणि अ गहू. हम् प्रसाद द्यायचा पंचामृत वगैरे काय आणलं असेल ते
होतो आम्ही पण
हॅलो हा.
म्हणजे बी होत म्हणजे असं बैलाच नाही ते नाही का?
हम.
हॅलो बैल पोळा कसा करताय तुम्ही?
बैलपो आता आमचा महाराष्ट्र बेंदूर असतोय. हा मी ह्यावेळी माहेरी गेलेली त्यामु तिथं कर्नाटक असतो इ. त्यावेळी ते आणि ते एकदम लेल ना वट पौर्णिमाां ते
ते दोन्ही एकत्र झालं. आता माझ इकडच सासरी महाराष्ट्र असतोय.
हा हा मग बेंदूर आला ना तुमचा जवळ
होय आमचा आला आता सत्तावीस तारीख तारखेला काहीतरी आहे वाटतं.
हो होय. म काय निवांत सगळं.
हो निवांत.
हुं हां. ते बाळ झोप.
बाळ झोपलाय मोठा मुलगा जातोय काय शाळेला
हो शाळेलाच की आज नाही आज नाही आजारी आहे जरा उलट्या ताप
हा ह वातावरण बदलल्यामुळे झालं असणार.
होय.
ह हुं कोणत्या शाळेत आहे मराठी का इंग्लिश मीडियम
इंग्लिश मिडीयम
हा हा.
इंग्लिश मिडीयम म्हणजे आधी घातले ना त्याला
हा हां.
हम् इंग्लिश मिडियमला पण तो जरा भितोय ना बाहेर जायला एसटीतनं
हा हा.
त्यामुळे आता आठ दिवस झालं इथं मराठी शाळेतच जातोय.
हां हां मग पहिल्यापासूनच लावले आहे प्रायमरी पाासून
होय
हुं हुं इंग्लिश मीडियमला
पहिल्यापासुनच चालू केले.
पहिल्यापासून इंग्लिश मिडियम लाच लावलेय का?
होय
हॅलो
हॅलो
हम्
हुं पहिल्यापासुनच सुरुवातीपासूनच
हम्म हम्म नर्सरी एल केेजी युकेजी
ब्लांक ऑडिओ हा नाही पहिल्यांदाच घातलेला चारच दिवस गेला तो
हम् हम म आता कितवीला आहे कसला.
नाही. अजून लहान आहे तो म्हणजे जा आगाऊपणा करायला म्हणून बाहेर घातलेला ओ लहान आहे.
बर बर.
मग ते बाहेर घातला मग ते तथ पण काळजी हव ना. धुपाची सवय नाही झोपायची.
हॉस्टेलला बाहेर म्हणजे कुठं हा हा.
हो जाऊ
येऊन जाऊ ना ह हा हां. ब्लँक ऑडिओ.
त्यावेळी नाही ते दुपारची सवय होती नाही झोपायची.
हम्म हम्
त्यामुळे शाळेत
झोपायचा.
सवय होती होय सवय मोडा म्हटलेट सगळ्यांनी
ह ह हं हं
आणि मग त्या ला होय.
हम्म
नाही तो भिततोय नाही गाडीतून जाताय.
हा ह हा
अजून समजत नाही झाडा आहे उतराय अस त
मग किती वर्ष सहा वर्षाचा आहे ना तो
हो
मग आता पुढच्या वर्षी बसलं जाणारच.
होय पच्याी जाणार कोण त भेट. ते नाही.